हा काय करते गं?
हो का? अगं मला त रायत्याची अ रेसिपी विचारायची होती तुला.
कोणसा रायचा म्हणजे तो .
हा तोच तो बुंदीचा.
हा काय नाही आपलं हे करायचं असत अ कांदा वगैरे कट करायचं बारीक एकदम?
हां.
हो बांधावर कट केला असं कट करायचा बारीक. त्याच्यानंतर मग मी पण कट करायचं.
असं, असं.
हो काकडी, फ्रुट, कांदा गाजर टाकलं तरी चालतं, गाजर पण छान लागतं.
हो का?
हो हो गाजर पण छान लागतं, त्याच्यानंतर मग कोथिंबीर टाकायची बारीक एकदम बारीक कट कराय नाहीतर ती आहे हा, नाहीतर ती आहे ना तोंडाला लागते हा हा. बसं झाला, नाही बसं झाला. त्याच्यानंतर मग ते केलं कसं ग? जरासं. आणि दही टाकायची त्याच्यात.
असं.
हा दही असं फेटून टाकायच जरासं. हा फेटून टाकलं म्हणून त्याच्यात साखर टाकायची. पिठी साखर हो. तिची साखर टाकली का मग जरासं चांग-चांगलं लागतं ते.
असं, असं.
हा त्याच्यात साखर टाकायची. आणि मग दाखवून मग ते मिक्स करायचं मीठ टाकायचं जरासं.
हा, हा.
हा. आणि अ बुंदीच करायच असेल, तर मग अ हे जे आहे कांदा कांदा बिंदा जे आहे ते कमी कमी टाकाय जरासं आणि मग त्याच्यात गुंडी टाकायची.
अच्छा.
हा आणि जर का बुंदीचं करायच नसेल, साधंच करायचं असेल तसा कांदा वगैरे टाकायचा आणि तडका द्यायचा त्याला. जिरे मोहरी अ मिर्ची पटोटा तेचा हा तेचा तडका दिला का मग त्याच्यानंतर मग अ तडका देऊन ते फ्रिजमधे ठेवायचं जरा असं म्हणजे पाणी सुटत नाही त्याला. हा पाणी पिकत नाही त्याला.
तेच ना.
आणि बुंदीचा केला की मग बुंदी आधीच टाकून ठेवायची त्याच्यात. हा बुंदी टाकली. टा मग त्याच्यानंतर मग गुडी टाकल्यानंतर फ्रीज मध्ये ठेवायचं आणि मग तू जेव्हा खाय खायला लाग कोण आपण त्याच्या मग अजून भोबीशी बुंदी टाकायची.
अस.
हा म्हणजे जरा पण लागते. आणि चांग पण लागत ते मग चव लागत जरा. गरम लागलं का. गरम लागला ना कशाला पाहजे ती मग त्याच्यावर. तर पूर्वी हो तेच ना छान लागत दोन्ही पण. म्हणजे आपण कधी पुलाव किंवा बिर्याणी केली ना चिकन बिर्याणी.
हा हा.
हा त्याच्यासोबत खूप छान लागते ते.
असा.
हा मी तर व्हेज बिर्या अ व्हेज पुलाव करत होते ना. बर त्याच्यात खूप. खूपच छान लागायचं ते आम्ही तर तेच करतो कधी
नसल.
ऊ नको ग ऐकत जा ग.
हम्म.
तर ते खूप छान लागत होत मग आम्ही ते करून खातो.
हो ना.
हा.
हा.
हम्म हम्म हम्म हम्म.
एखाद्या वेळेला आली की मला ही करून देशील.
हो देईल ना.
हा माझ्या आईला पण खूप आवडलं होत ते.
हो. ते माझ्या नंदे जे मिस्टर आहेत ना त्यांना पण खूप आवडलं होतं ते. ते पण बोलत होते हा. हो काय. बाकी काय चालय.
काय नाही ग.
हम्म तुम्ही मठ्ठ कसा करता, मठ्ठ मठ्ठा.
मठा हा हा. ते कसं दही असलं ना दह्याच करायचं असलं तर. दया मध्ये साखर वगैरे मिक्स करायची.
अच्छा.
हा आणि मिक्सरला फिरवायचं
अच्छा हा.
मग त्याच्यानंतर धण्याची पूड जिऱ्याची पूड. थोडी मिरे किंवा असले तर बरं, असं थोडस. काय तरी नॉर्मल आणि काळं मी आ हे टाकून पिठ्ठी साखर टाकायची असं ढवळायचं चांगलं. जेवढं आपल्याला गोड लागते तेवढं आणि आंबट लागायसाठी थोडसा काहीतरी आपलं सादं मीठ टाकायचं.
अच्छा सन
हा थोडसा काही काळं मीठ जास्त टाकायचं सादं मीठ आंबट पणा यायसाठी थोडं काही ते
अच्छा!
आणि कोथिंबीर बारीक कट करायचा
हां.
आणि ते टाकायचं नंतर वरून.
अच्छा काय-काय येच्या ना तडका पण देतात ना बहुतेक त्याला?
नाही मग ते ताक होते ना फोडणीचे ताक होते
हा.
ते फोडणीचे ताक होते म.
अच्छा! हम्म मम्मी माझ्या मम्मीला रु हो आवडलं वगैरे तुम्ही केला होता तेव्हा ती आलती ना.
हो का?
हां तुला खूप आवडला.
हो ना हम्म ते पण तर नाहीत ग्या इकडे आल्या तर मग आपण त्यांना हो घालतो असे नवीन-नवीन रेसि
. कूल असते ना असं त्याच्यामुळे मावशीला यायला गमतच नाही.
हो ना.
हां
तुझ्या आईची तब्येत आता ठीक आहे का? गं.
हो मम्मीची तब्येत ठीक आहे आता हम्म. तिला दे अ हे झालतं ना मुठथोडा झालता हो.
ऑपरेशन केलं का मग?
हो ऑपरेशन केलं ना दोन्ही हेच्या केलं.
हा.
दोन्ही हेच्या ऑपरेशन केलं होता. हो. . काय चाललंय?
काय नाय गं. तसलेच काम आता हा.
त्या होता ते की बस
हो ते पावसामुळ होत होतं. किती घर स्वच्छ ठेवा आणि थोडंसं काही सांडव पीहू ने काही सांडवलं तर पुन्हा होत असतील ना.
हां.
ची ओपनलले आहेस.
नाही पप्पा गेले नाही इकडनं आला इकडनं बघ बॉल.
अच्छा!
चेअर इकडे घे हा त्रास देते.
हो...
तुझ्याकडे एक पिऊ आहे माझ्याकडे एक पिऊ आहे ना. हा दोघीचें नाव पिऊ.
ते होतय काय चालय बाकी झाल्या
हा आता आवराआवर करायचं.
हम्म.
आवराआवर झालं की झालं मग. काय दुपारी मग पिऊला कसा आंघोळ घालायची?
हो.. हो.
पिऊची आंघोळ वगैरे झाली की मग झालं. जेवण करते मग झोपीत जाते ती खूप वेळ झोपते मग.
हो मग काय तर.
ती एकदा झोपी गेली की, मग काही टेन्शन नाही राहत.
हो बरोबर आहे काय चालतं बघायचं मग.
ह बडबड बडबड करतच राहते.
हो...
हा.. हो ना
हम्
काय म्हणते मला सां
कोणाच काही कॉन्टॅक्ट वगैरे सोनीमावशी येत येतच का
हो सोन मावशीचा येतो ग.
हा.. तिच काहीतरी अ सासरयाच ऑपरेशन ना काय बोल्ली होती. काहीच नाही.
अच्छा!
हम्म हम्म. ह ह काय चलय मग बाकी.
हम्म. काही नाही आता स्वयंपाक वर वगैरे करायचा. भाजी पाहते काय करायची? तर.
हो चालेल ना.
हा...
आता कुणी सांगितली
हम्म.. आ..
काय करणार मग तिला?
पिऊला का माझा विचार आहे आज शेवळया करावं. अगं ते काही काही पोळी चपाती खात नाहीये. त्याच्यामुळं तिला आता मला आ म्हणजे भात भातच मागते दोन्ही टाईम भातच खाते.
अरे बापरे! हो
का? बरं का माहिती? पोळीच नाही खाताय ती.
ह काहीतरी शिसारी वगैरे बसली असेल ना तिला. तिच्या वरून उतरून काढून द्या त हम् एखाद्या वेळेस. मग टाकायची मग नाही .
हो ना आता तिला काय करणार मी
हम्म.
आज शेवळ्याच बनवते तिच्यासाठी. शेवळ्या म्हणजे कसं? गव्हाचेच असतात ना.
हो गव्हाचेच असतात.
हा..
हम्म...
त्याच्यामुळ.
हा हा मग काय तर.
हा.
कधी शेवाळा बनवायच्या कधी उकडपिंडी वगर तिचं कसं आहे ना तिला काय बोलायच ना तीला लयी री बडरी म्हणा किंवा मग दु. दुसर काय म्हणा तर ते बनवून द्यायचं तिला. दिल की खाते ह बगी
हां.
धिरड कोबीच प्युज .
हो ना नाही ना तिने खाल्लंच नव्हतं आता बघते करून.
हो मी तर हीला अंड्याची पोळी वगैरे देत असत ते नाही ते का
हो का खाते का मग ते?
हो अंड्याची पोळी खाते.
हो का चांगलंय मग.
हाव मग त्यांना काय तर असा औषध ते आधी काय आधी करत होती, नंतर खायला लागली आता. मी आता आवरायला लागले तिला मध्ये जात . हा.
ह.
हम.
तू केळी वगैरे देते मग पिऊला?
अ कधी येतय काय माहती आहेत कारण की मग वातावरणानुसार पाहावं लागतं ना मग घरी .
हा.
हो आले बाळा थांब. का असंल शांत काय झालं? हे हे पेन्सिल ले बाळा.
हम्म.
ह ह आता अभ्यास खाली फेकल्या. हो खायचीये.
हा. हा.
खूप त्रास देतेय ना?
हो जास्त चालते.
हो ना आमच्याकडे पण अशीच करते तुम्ही.
च्या किचना कर
हम.
हम छान होत. हा हो त्रास देते.
अच्छा.
हम तिला पेन्सिल वेन्सिल खाऊ
हा पेन्सिल ती खायसाठीच माग
हा, खायसाठीच मागत असतात ते माझे
हे तुझ हे
काय झालं?
नाही आमची पिऊ त्रास देते ना, आमच्या पिऊला पण आप